आता आवाज एकदमच बारीक आवाज येतोय नाही मला छान येतोय तुमचा हा, का काय माहिती का तरी प्रॉब्लेम दिसतय कारण मला व्यवस्थित येतं थोड जवळ धरता का तुमचा मोबाईल मी हातात तोंडाजवळ धरूनच बोलतीय मी ठीक आहे असुदे बाकी काय म्हणताय कसे आहात तुम्ही काय मस्त मजेत आताच काम हॅलो बघत होते हॅलो हा हॅलो हा काय म्हणता म्हटलं कसे आहात? मस्त मस्त मी तेच म्हटलं आत्ताच कामा वरली बघत होते मेसेज तुमचा दिसला तर म्हटलं बोलूत आपण. हो माझही आता काम आटोपल्या मोबाईल बघत बसल्या. ते मग नवीन नवीन काय काय अ फॅशनचे ड्रेसेस वगैरे. ट्रेच असतात स्टेटस असतात. नवीन नवीन ड्रेस वगैरे काय सेल करतात ते ऑनलाईन हो बरोबरय मग ते बघत बसले होते हल्ली खूप सोप झालं फॅशन करनचं. सगळ्या गोष्टी हो तेच ना आता अस दुकानात जायची काय गरज नाही हा. ते आहे आता हे नेट नेटवर्क मुळे इतकं सोप्पं झालंय. हे ऑनलाईन मुळे सगळं.
आपल्याला घरी बसता मोबाईल वर सगळं दिसत आता नवीन ट्रेंड काय चाललय. लक्षात येत ते आपल्या.
सगळ्या गोष्टी तुमच्या इथे अ फ्रेंड्स वगैरे करत असतील ना तुमचे बिझनेस असा ड्रेस कपड्यांचा.
हो करतात हो तिचीयस आहेत ते हा.
बर तेच ना आता वेगळ्या वेगळ्या आमच्याकडे लग्न आहे हा हम्म. म मग माझही तेच बघणं चाललं होत की जरा बघावं काय नवीन ट्रेंड आहे साड्यांमध्ये. कोणत्या साड्या. बरं सुरू आहेत आता सध्याच्या काय ट्रेंड आहे साड्यांमध्ये फॅशन. हा हा हा. हम्म आता नऊवारी वगैरे मध्ये पण खूप ट्रेंड आले. ना हा खूप वेगळ्या वेगळ्या नववारी पण. भरपूर प्रकारचे नववारी आले म्हटलं चला आता एखा वेळेला ह्या वेळेला.
पण छान
नववारी शिवून घ्यावी होय छान वाटत खूप छान वाट एकदम ट्रेडिशन वेगळं लूक येत जरा. बरोबर आहे घरचं लग्न का. हो आमच्या घरीच लग्नयं भाच्याच लग्नयं. बरोबर बरोबर आता असत लग्न म्हणलं की नवीन. म्हणजे आता इतकं ट्रेंड आलाय लग्नामध्ये पण सगळे थीम वाईज. त्यांच्या फंक्शन असतात होय कपड्या कलर तेवढचं हा पहिले आता मधल्या काळात कस पट्टा पट्टा उरकुवायचं एका तासात. एका दिवसात लग्न आता परत ट्रेंड सुरू झालाय दोन तीन. दिवसाचे लग्न होय हो ते कोरोनामध्ये ते तेवढ्या लवकर लवकर होत होते. हो ना, तेच ना. आता कस परत जुन जुनं फॅशन आलाय आहे हो एक दिवस. सळद करायची एक दिवस मेहंदी होय एक दिवस डान्स होय होय. आ मधल्या काळामध्ये सगळं हे. का दोन दिवसातच कमप्लीट करायच सगळं हो त होत. कोरोनामुळे सगळे घरी घरी होते तर हो ना आता त्यच्यामुळे तर थीम वाईज आहेत सगळं मग आता असं बघत बसले होते की अरे आपण. काय फंक्शन ला काय घालायचंर घालायचा बरोब. तेचं ना. आहे तुमच्याकडे हे सगळे फंक्शन होतात असतील लग्नात.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
हा होतात ना म्हणजे आ आमची पद्धत. आम्ही राजस्थानी आहे अच्छा हा आणि म तिकड ते राजस्थानमध्ये पण भरपूर ट्रेंड असतात नाही असं. हा हा म्हणजे मी महाराष्ट्रातच असते मी नसते म्हणजे. आमचा जन्म ईकडचाच आहे महाराष्ट्रातला.
हा.
हा तर महाराष्ट्रातच आहे पण अच्छा तिकडे नाही. कोणी ना नातेवाईक पण आम्ही मारवाडी आहोत असं. अच्छा पद्धत आहे थोडी वेगळी म्हणजे आता अ अ लग्नाच्या हि पद्धती थोड्या वेगळ्या आणि थोडं थोडं तर तेच असतं पण थोडं थोडं वेगळं असतं काही काही. बरं हा. आणि मग तिकडे तुमच्या इथे असं मग ते ड्रेस वगैरे अस राजस्थानी घालतात. हा आणि म्हणजे लग्नात वगैरे घालतय म्हणजे त्यावेेळेला. फंक्शन जस असेल तस ट्रेडिशनल. जसं तुमचं नऊवारी आहे तसं आम्ही आमचा घगरा वगैरे घालतो. हा अच्छा बोरबिंदी असं ते त्या पद्धतीने सगळं. घालायचं असत कमरेला बाजू बन. अ वगैरे कंबर कंबरपट्टा अच्छा. आणि ते बो पूर्ण ते राजस्थानी लूक सव ते पूर्ण मांगटिका वगैरे सगळं अस मागतिका वगैरे ते सगळं ह. तस करतात, अरे वा! छान, मस्त मस्त.
हा. माझं तेच आहे आता म्हटलं पण डान्स वगैरेच्या वेळेला मग. संगीत सेरेमनीच्या वेळेला लेहंगा वगैरे घालावा आजपर्यंत अस घातला नाहीये.
हो पण थोडस करून बघितलं तरच आपल्याला हे होत ना.
हा हा म्हटलं चला आता या वेळेला पण घालून वेगळं काहीतरी घालावं.
हा हो हो.
हम्म आणि असं ते आसाम साईडची साडी पण असते मेखला साडी म्हणून असते. तेयी बघून ठेवलंय आता बघाव म्हटलं कोणी असेल ओळखीच तर त्याच्याकडनं माग ववी नाही तर मग ऑनलाईनच ऑर्डर करावी
पण चेंज म्हणून ऑनलाईन पेक्षा पण म्हण दुकानात गेलं तर आपल्याला खूप छान म्हणजे असं हात लावून बघून घेणं वस्तू ती एक वेगळी असते. हेच आहे हो ते तर आहे दुकानात जाऊन साड्या एवढ्या काढ्या लावणे आणि त्यच्यातनं चूज करणे खूप वेगळी मजा आहे त्या ह, ती म्हणजे आपण कपडा वगैरे बघू शकतो म्हणजे. हो साडीचं असल आता कुठलीही गोष्ट बघा ते तर आहे त्यचा व्य आप आपल्या टेक्स कळून येत लगेच कि कसंय मटेरियंल आपल म्हणजे हे फोनवरून आपण जे ह्याच्याऊन पाहतो युट्यूब ला वगैरे किंवा आपण ते आपले टाकलेले असतात ते शॉटस. स्क्रीनशॉट वगैरे पण त्याच्यात थोडा कलर बदल होऊन जातो.
हो.
हो ते आहे. मी अजून असं ऑनलाईन साडी नाही मागवली कधी ड्रेस वगैरे मागवत अस हे ह साडी नाही मागवली आता पहिल्यांदा काय हो अस म्हणजे एक आहे फ्रेंड तिला सांगितलंय पण नाहीच मिळालं. च्या कडून पण मग ऑनलाईन बगणार आहे हा आणि इथे आपल्या इतिहासात आसामच मिळेल त्याची काही खात्री नाही हो ते पण आहे.
अ अ असं, आणि मग एकदा दुकानात गेलं तर मग आपलं महाराष्ट्रीयनच. तर साड्या इतक्या छान
क छान असतात, हो हो. काठा पदराच्या वगैरे. मग ते आता चूजच करायचा प्रश्नच नाही दुसरा. त्याच्यामुळे म्हटलं चला आता फर्स्ट टाइम आपण बघूया, मागवून बघूयात. हा
हो आछा.
तुमच्या इथं किती दिवसाच लग्न असतं असं? कसं आहे आता हल्ली कस जॉब, काम त्यामुळे थोडं कमी कमी होत आलं. आमच्याकडे म्हणत हो त्या आधी अकरा अकरा दिवस असायचं.
बघ ते कमी होत सात दिवस पाच दिवस तीन दिवस झालय आता. आता हळू हळू कमी होत होत. हा. हल्ली आता पटपट सगळे, कारण दोघही मुलं, मुली असतात जॉबवाले. येणारे जाणारे पाहूणे पण असात जॉबवाले. मग त्यांच्या सगळ्यांच्या प्रत्येक त्या कामाप्रमाणे किंवा अडचणी प्रमाणे तसही थोडं शॉट शॉट मध्ये होतंय.
अच्छा, आजकाल तेच झालंय. जॉबमुळे लोक त्यांना वेळ नाही तर त्या प्रकारे त्यांच्या हिशो म्हणणं हे मुहूर्त काढून अ लग्न सराही होतात आजकाल. हम्म तेच ना.
वेळ कमी कमी होत चालंलाय, हो. वेगळे वेगळे अ ड्रेस आहेत. साड्यांच्या हेच्याने मॅचिंग सगळं घ्यायचं. ते ज्वेलरी, चप्पलपासून, नेलपेंटपासून सगळंच मॅचिंग लागतय. हो हो हो. तेच ना तुमच्या इक ते मग ते जे ड्रेस लेंहगा वेस वेस म्हणतात ना त्याला? हा वेस. हा त्याच्या त्या तर घडी वगैरे त्याची खूप जाड होत असेल, तर बॅग तर त्याच्यानचं भरत असेल. हो खूप जाड होत, त्याच्यानी त्या एक दोन घेत. नाहीतर एक बॅग फुल्ल मग गच्च त्याच्यानेच भरते. हा तेच ना म्हणजे एक का दोन बॅग तर तुमच्या होत असतील अशा लग्नात जायचं जायचं म्हंटलं की. कुठं जायचं म्हंटल की तस होतय खरं पण हल्ली आता अ नाजूक नाजूक पण मिळतायेत हल्ली छोटे थोडे कमी वजनाचे. अच्छा हालके फुलके पटकन घालण्यासारखे अच्छा, पण तरी सगळं मॅचिंग ज्वेलरी सगळं म्हंटलं की भरपूर सामान होतच की. एक ड्रेस वरच किती होऊन जात खूप होत पसारा तर काय. कारण माझी मैत्रिण आहे मारवाडीच आहे, मग ती सांगत असते मला. आता लग्न आहे घरात अ आपल्या मराठी लोकांमध्ये कसं दुसऱ्यांदा साडी तीच नेस लेली पण चालते. ते आम्हाला तसं नाही म्हणत होते. आम्ही डबल घातलं तर सगळे म्हणतात अरे आत्ताचत ह्या लग्ना तुम्ही हे घातलेल.
हा ना जवळ मग आणि बांगड्या पण खूप साऱ्या असं चुडा सारखं. म्हटलं बापरे तुमचं ते एक ड्रेसवरच एवढं सगळं आहे‌. तर तुला तर किती बॅग लागत असतील? चार दिवसांच्या लग्नासाठी तरी घेतात.
फॅशन करायची म्हटल्यावर सगळं पाहिजे मग. सगळं पाहिजे, हा. आणि प्रत्येक लग्नात नवीन त्यांच ड्रेस असतोच. प्रत्येक कार्यक्रम, म्हटलं अरे बापरे आमच्याकडे असं नसतं म्हटलं, आम्ही तर एवढं साड्या जर घ्यायला गेलं, तर झाल मग प्रत्येक लग्नात
त्यामुळे आमचं चालायचं आपला महाराष्ट्रीयन मध्ये कि एक एक. साडी तीच रिपीट होते परत परत.
दहा मिनिटं झालंय ठेवायचं का? हॅलो, अ दहा मिनिट झालंय म्हंटलं ठेव ठेवू का? हो हो छान छान वाटलं तुमच्याशी बोलून ताई. हो चालतय मी लावते परत.
हा.